हा काय
कॉल आला पण माझ ते कार्या ॲप ब्लँकच पडलंय, लय हँग व्हायलय.
कसं काय अपडेट मारली नाही
कायम
मग अपडेट मारायला लागते. अपडेट मार श अपडेट मारल्याशिवाय घेत नाही मग एक पण कॉल.
अपडेट मारायला लागते पहिला?
होय, होय ए कार्या ॲप ओपन करताना की नई तुला अपडेट असं येतंय बघ पहिला.
थांब हं बघत
आलं नसलं तर हाय क नाई आता ना हिच्यामध्ये जा अ ते प्ले स्टोर अस ते म त्याज प्ले
हा प्ले स्टोअर ला जाऊन कार्या टाकायचं आणि अपडेट हे म्हणायचं काय?
हा अपडेट तिथं येतय आब अपडेट माराव लागते त्याशिवाय मग ते घेत नाही आणि
हा हा बर ते काही कळाल नाही सोड बाई डायरेक्ट दिलो हं काही झडते बाई ह्याची हा
ह
काय झालं हॅलो हा तसा आवाज येतय ना ह बोल बोल
अगं तुला कने अन दुसऱ्याचा कॉल आला कने तू घेतलीस तर घे पूर्ण कच पडतय कार्या ॲप फोनच स्विचऑपच पडतय फोन
शिग बाई आसल कसलय घाण उग पैसे बघतोय खर लई झडती होत्या बाई ज खर आगं काय सांग की फक्त एक पाच मिनटं बोलायचंय नॉर्मली तर बोलायचं आणि पाचशे रुपये कमवायचं पण कोण सोडतंय सांग घरात बसून तेवढं तर मिळ म्हणायचं
होय मिळतय काय ते एक हाय अर्नातलं
न मग चालतय की आता तुझं किती दहा मिनिट ला व्हायलंत काय दोन मिनटाला पण व्हालंतच
माझ दहा मिनिटाला पहिला मग दोन मिनिटाला होत नव्हतं
हम्म
पण मी दहा मिनिटं चालूच ठेवत होतो
हम्
कि तिज दोन मिनिटाला व्हायला लागलेय
ह आता समज तू ता बघा आ आपलं बोलण झालं तू हा कट केलीस तर तुला फॉर्म येतोय तो फॉर्म भराय सांग
हा भरल्यानंतर मग स्क्रीनशॉ हा स्क्रीनशॉट टाकलाय माहितेय काय हा आणि ते परत येत ते कॉल लावा मन दुसऱ्या नंबरला
हा म्हणजे असं पाच जणांना कराय पाच फॉर्म येतात ह हो हम् हम् असंय व्हय पाय झडती ग बाई काय अवघड काम य बाबा हे बर बर हा स्क्रीनशॉट पाठव मला हा चल ठेवू.
हा
ह तू ठेव